हॅलो हॅलो हा येतेय काय ऐकायला येतोय
हा हा
हा
तिक हला भेटायला जायचं
अ हो
हो तिकडं कॅन्सल केलं हा माझीकडे लगनाला जातय तू जाणार आहेस काय लग्नाला मी णार हो पण त्यांना म्हटलं जावा मला जरा घरा हा हा मी सकाळी घेणारतो ग पहा ते
सँडविच
सँडविच हा सँडविच साठी काही कग नाही मलाायचं तोपर्यंत मी त पण आ बीस्ट घालायला
हां
हा परत आवरला तो प्रेम इकडे या म्ह सांगे सांगलीला
हा हा
म मी आग आता इथं पोहोचतोयच मग आता दुपारी आल्यावर दुपारीला लवकर आलो तर आणून देतो भाजेचं मन
हा हा हा चालते पाऊस आहे काय
पाऊसा हे आहेत ढक आहेत
होय
जरा जरा बऊन गेला दिसतो इकडे
हम्म हम्म बर
ा आणि आता कधी सांगणार परत कोल्हापूरला कोल्हापूरला जाऊ्या पंचवीस ला कुठे जायचं कचछु सग्या
हम्म
हा बरं बघू बघलं तर त्या मला यता आलं तर येतो बरोबर
हा हा लते क
भाऊज ना काय सांग प्रवीणा आला ना परत जाऊन दोघं पण बघूनया मी जर त्या वेळेत पोहोचलोच तर येतोयचु मही हा म्हणजे अ तिथं कसं आहे आत काय रचना आहे ते सगळं बघता येईल
हम्म हम्म होय
जागाय त्यांना
होय काय
जागा पुठते येे काय काम आहे अ आता तिथं आशीर्वाद नाव कायत दिले
हो
बरोबर पण पाझ्या समोर आहे
हो काय
हा
हा हा हा
चांगल आहे तिथं संधी भरपूर आहे तिथे
प ह हां बरं
आणि काय वर्ष काय म्हटल्या हा बघून येल सांग बघूनल सांग चांगलाय फक्त सेल
हा सेलवररच
हा सेल वच ते किती रुपय आले हो मला पण सांगितलं
हा
हा आणि आज पेपर घेतला काय टाइम्स ऑफ इंडियाचा
आज नाहीचलेला
आज नाही घेतलेला
आर ते हहाहिती म्हटलं
आ र खहिती बळी आद रु वा
हम्म
हा ते त्यात ह्याच हा हा मग तिला मी दाखवल होत बाराण ज असत एडुटोरियल ते वाचायचं त्याच्यात जे इंग्रजी शब्द आहेत ना
हा
जे आपल्याला माहित नाहीत त्याना अंडरलाईन करायचे आणि डिक्शनरीत बघायचे ते
हा हा
ह आणि त्याच्या त्या शब्दाच्या हितच त्याचा अर्थ लिहून ठेवायचा आणि तो शब्द आपल्या डायरीत लिहून घ्यायचा आणखची डायरी आत ना दिवसात नाही कधी ते नवीन आले शब्द वाचले की नाही
हम्म
स्पेलिंग ते आपली मोकाकडे वाढत रा मघ
पय का आहे हां हां बरं
मुक्या प्लेरी वाटली की नाही तिथे परत एखादा निपत लिहायला वगैरे बर पडतंय
बरं पण ते होय
को कर वाड वयचच त्या हा कारण आपण असं पाठ करून करतो म्हटलं तर ती हो कॅब्लेट नाही वाढणार हा त्यामुळे आपला पण असे शब्द तयार करत जायच हा वाचन पाहिजे वाचन असले की नाही मग अटोमॅटिक वकल बेवा वाढचची
हम्म हम्म होय ह् हम
काय करायला लागले आता अ आता बसलीस होटी ह ह अससत असेल
ह अ
हां
हा हा एक मिीटर
हा
काय केलंय
अ हे न फोन ऐकत होते रे काय काय फोन ऐकत होते मोठ त्यान मग आता मी बोलणार आहे म्हंटल्यानंतर मग बंद केला. हम मला म्हणत होती वर जा म्हटले मी वर जात नाही म्हटलं मी आत्ताच वर जात ना ह
हा ह अछ मी आता आलो बघा ऑफिसमध्ये अ काय काम आहे बघायचं अखंड दिवस जातोय का मग परत
होय एक सुट्टी मिळते आणि तेवढं हे असं हा
पुरदान कायत लागतो कामा हा
तेच
आणि ह्याला अ हिला वाचायला वर कध त ठिकण त्या कर तुला वाचायला लावायचं हा मी मनी म्हणे किती केलं तर माहिती का त तुम्ही
हा
राज्यसभेसाठी
हा
सातशे मणीपाठ केत सातशे
मग
आणि मी त्याला दररोज दहा मनी आठवायच्या दहा म्ह नवीन तयार करायच्या
हा
असं पाठ करत होतो त्याच्यामुळे मी ह आपण ते पत्रलेखन करतो का
हा
पत्र लेखन करत असताना एखादी मन वापरली जिंवा एखादं काही हे असं वापरले ना त्याचे मार्क वाढत जातो त्याच्यामुळे मला अ हच्यात मार्क वाटली होती इंग्रजीच्या पेपरला परत
होय ना हा हा हम्
ठीे
जे पन्नास असली ना पन्कालीिक नाही तिथं च वक्तप बर गेल हा हा कसं करायच हा आणि आता मांग त हे राहिल की
ह काय ते
थापीठच थालीपीठचं नियोजन राहिलं की आता
खाली पीठ तर राहिल हो त्याला आता त कोथिंबीर मिरच्या ती पण आणा अ होय आणायच हो तर रे ते पण नाही झालं मग
हा तिला तर क्लासला सोडता ना हा पुढच्या नवार पुढच्या रविवार ह नाही पुढच्या रे वर मी लग्नाल सांणारचल हा आवाज येतोय का आवा आवाज येतोय का दीदी
हा येतोय येतोय आणि येतोय की येतोय येतो य येतोय हा हा तुला येतय का माझा येतोय का हा
येतो येत
रे हा रविवारी गुढे पाच गणीच नियोजन आहे का मुलं तर
पुढच्या
हा सव्वीस अ पंचवीस सव्वीस हा बरबर
बरंबरं
हा
हां मी लग्नाला जाणार आहे खडें पुढच्या शनिवार रविवारी
हा हा ब हम्म
मग गुडी पाच कडेन जाता सांका चथ ना एक त्या शेडकीेवाडी फाटा आहे ना
हां
तिती ख आहे
काय
काय म्हणतात त्याला वडापाव
वडा भाऊ शेंगगेवाडी फाटा शेंगगेवाडी
शेडचीवाडी फाटे हा इतका भारी म्हणजे फुल लोक वेट कर तिथं थांबतात माणसं वाट बघत
होय होय
हा एक घेतला की दुसरा घेणारच
होय फाट्यावरच आहे काय नेमकं
बरोबर फाट्यावर आहे जिकड आपण गुड्याकडे वळणार तो मेन मेन बाजारपेठ आहे का
हा
कोकुड पासून गेलं क नाही
हा
एक चांदोलीकडे जातो आणि एक इकड गुड्याकडे येतो रस्ता
हा म्हणजे कोकरुण मधनच जायला लागते का
हा
कोक
हा कोकडू कोकररुडमधन जाय लागते कोकररुडमधनच गेल ना बरोबर त्या रोडला जाते तिथ
हम् हम शिंगगेवाडी फाट्यावर ठीक आहे वडापाव खायचाच
एकदम चांगला आहे तिथे
होय मला त्या वडापावच्या अजून ठ बण येते बघ आपण ती गणपत पिळयला गेलो तेव्हा खाल्लेला खातू ख खातू काय खतू वाडा प खतू खतू
खातू हा म तू कसला चांगला होता हे जावे कागन चपळाला परत
दयग वड रोकायला कुठल्या गावात आपण खाल्लो रे ते
दी ते एक मिनटं सर आलेत
हम्
आ हॅलो ददी
हा हा
ते काय तर तिकडच आपण वर आले ते गावत हा एक मिनिट दिदी
हा
हां
गणपतीपुळ्याला जातानाच खाल्लं होतं काय येताना खाल्ला होता आपण ह का गोव्याला जाताना ह गोव्याला जात
नाही नाही नाही नाही आपण त्या ह्याच्यात नालतो गणपती तन आलेलो हो
हा हा
हां
अजूनच वायबर काात्याची त्या वडापावची
क्वालिटी होता एकदम हा तू घरी की लिस्ट जाऊन ये ते बांध काम करायला लागलेत
हा बरबर हम्म जातो की
किथ आ
जा जातो की
हां दोन्ही साईडच्या भिती हे कराय लाल्यात आ ते
हा हा हा मग ती बांधल्यानंतर मुरूम टाकणार काय आत
हा मु मुरम टाकायला वेळ आहे त्यांना
होय
हा मग थोडं थोडं टाकणार आहे
होय का बरं
हा चालतय ददी ठेव का मग
झालं काय
करतो परत होय होय करतो परत तुला मी ह
हा चालते हा ठीक आहे हा